हॅलो.
हॅलो, हा बोला सर?
नमस्कार तुम्हाला आता जरा थोडस, पुणे पर्यटना संदर्भात जरा माहिती सांगतो, आता कस झालय, पुणे शहर हे आता सध्या सगळ्यात मोठं शैक्षणिक हब आहे. आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणल जातय. आता त्यात काय झालय प अ बऱ्यापैकी ऐतिहासिक किल्ले, सुंदर वास् तू वेगवेगळे, आध्यात्मिक केंद्र, परत आणि निसर्गरम्य टेकड्या वगैरे अस त मम बन निसर्ग सौंदर्यात तंस वसलेलं ते पुणे शहर आहे. आता त्या श-शहरालाय ऐत्यासिक वारसा फार मोठा आहे, पुणे शहराला, त्याच्यामध्ये शनिवार वाडा आहे, ज्या शनिवार वाड्यामध्ये पेशव्यांचे मुख्य अ म्हणजे वाडा राहण्याचं ठिकाण होतं. अशी ऐतिहासिक वाड्याची ओळख आहे, आणि भव्य दिल्ली दरवा दिल्ली दरवाजा आणि सुंदर कारंजे पावेश मिळतात तिथं म्हणजे दिल्ली कस मध्ये कसं दरवाज, हा शनिवारवाडा, हा. आणि ते साधारणतहा तो वाडा बाग
म शनिवार वाड्यात आपल्याला सगळ्यांना जाण्यासाठी एंट्री आहे का म्हणजे बघण्यास?
तिथ कस हाय, प्रवेश तिथ अ वीस रुपये पंचवीस रुपये असा आहे, सकाळी नऊ ते पाच पर्यंत ते हा. नऊ ते पाच सकाळपासून ते ओ ओ बघायला मिळ
म तिथं आपल्याला माहिती देना-देणारे असे गार्ड्स पण आहेत का?
सगळी माहिती तिथं मिळा मिळ ते जाते तिथे दाखवले जाते ऐतिहासिक पर्यटन साठी, माम बरेच पर्यटक तिथ बघायला येतात वगैरे सगळं, आणि त्याच्यामध्ये ते भव्य म वाडा हाय तो त्याज्यात अ दिवसा सगळी माहिती दिली जाते परत संध्याकाळच तिथ त्या वाड्याच्या आसपास लेजर शो वगैरे असतो. परत ये आगा पॅलेस म्हणून आहे तिथे साधारणतहा.
हा हा हा.
ते ही सकाळी नऊ ते पाच पर्यंत उघडं असतं तिथे वीस चाळीस रुपये आहे. इटालियन वास तुकलेचा एक तिथ चांगला उत्कृष्ट नमुना आहे आणि ते बंदिस्त महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, यांना स्वातंत्र्य लढाच्या पूर्वक काळात यथं त्या- आगा पॅलेसमध्ये ठेवलेलं.
हा म्हणजे हे कारागर कारागिर सारखं ते हे आहे का? मग
नाही, नाही, नाही, नाही, नाही, नाही, नाही, नाही, नाही ते आगा पॅलीस पॅलीस आहे हो तिथं.
हा हा हा हा.
इटालियन म्हणजे वेळी इट इटालियन मग घरं कशी असतात. वाडे वगैरे असतात. त्या पद्धतीचा तो नमुना आहे हो बा त्या पद्धतीनें बांधलेला आहे.
हा हा हा हा.
आता लाल महाल म्हणून छत्रपती छतपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मासाहेब यांच्या- त्या आठवणीने जोडलेला तो लाल किल्ला आहे. लाल लाल महल म्हणतो आपण त्याला लाल विठठांचा राजावाडा आहे. तो पूर्णपणे अ शनिवार वाड्याच्या जवळच आहे तो. आणि पूर्ण लाल इठात तो बांधलेला आहे. तो महाल बघायला तिथं काय? म्हणजे क असं एंट्री फी वगैरे काय नाही आहे. सकाळी नऊ ते पाच पर्यंत तुम्ही ते बघू शकतात सगळं.
हम् हम् मग ते सिंह सिंहगड पण तिथं आहे मग ते काय?
ते पुढच्या पालीकडच्या बाजूला तेे पुण्या पुण्यातलं सांगाला आलोय प्रॉपर तुम्हाला मी. पुण्यापासून जवळ नाही नाही पुणे ग सिंहगड पुण्यापासून एक साधारणतः पंधरा वीस किलोमीटर वर आहे हो. पुण्याच्या आसपास आहे पुण्यात येत नाही ती. पर पुणे हे वेगळं आलं. आता प्रॉपर पुण्यामध्ये तुमचं जर मंदिर जर म्हटलं अध्यात्मिक स्थळ वगैरे. तर तुमचं दगडूशेठ हलवाईचं मंदिर आहे.
हा हा हा ते पण खूप प्रसिद्ध आहे म्हणे. म्हणजे लोकांना असा पावणारा गणपती-
हा ज नवसाचा गणपती आहे जागृत देवस्थान आहे ते. आणि सोन्याच्या दागिनेने मडवलेली पूर्णमूर्ती असते सगळी. मुड मूर्ती अतिशय
गणपतीच्या ह्याच्या वेळी पण म्हणजे त्यांची पालखी परत रथबीत असं बरंच काय काही हे असते त्यांच.
फार मोठा उत्सव असतो पुण्यात गणपतीचा. प्रत्येक पेठेत गणपती बसवला जातो प्रत्येक तिथं जर गणपतीचा जर उत्सव बघितला तर- दोन दिवस गणपतीची मिरवणूक अ आगम आग्न आगमनाची राहते. आणि विसर्जनाची राहते. असं एवढं मोठं ती आहे. त्यानंतर तिथं पाथळेश्वर गुफा म्हणून एक आहे. जंगली महाराज- एमजी रोड म्हणून आहे. अ जंगली महाराज रोड आहे. तिथं तर तिथं एक गुफा आहे कोरलेली. त्याला अं ते शिव शिव- शिवकालीन आहे. ते म्हणजे शिवाला ते अ भगवान शिवाची- समर्पित आहे ते सकाळी आठ ते संध्याकाळी आठ ते बघायला मिळते आपल्याला.
आणि व तिथे माझ माझ्या मते तिथं हे पण आहे तुळशी बाग पण आहे म्हणजे तिथ आपण काही खरेदी करायचं म्हटलं तर एक मोठ्या प्रकारचा मार्केटच हे आहे न ते तुळशीबागेत म्हणजे तुम्ही तिथ गेला कि तुम्हाला काही भेटत नाही अस नाही
सगळ मिळते सगळ्या मिळते त्यानंतर कोरेगाव पार्कमध्ये. श्श्रम आहे तेिथ ध्यान धारणा अध्यात्माची आवड. आंतरराष्ट्रीय ओशो जे साधक आहेत म्हणजे त्यांनी. ते कोरेगाव पार्कमध्ये. त ते
कोरेगाव पार्क म्हणजे पुण्यातच आलं का ते?
हा पुण्यातच आहे ते खूप. अ नगर आहेत ते पुण्या पुन्हा सिटी मधला भाग आहे तो ऐक
हा हा हा हा.
आणि तिथं कसं आहे अ इको फ्रेंडली सगळ्या निसर्ग टेकड्या आहेत. जपानच्या धर्तीवर आशिया खंडातली सगळ्यात मोठी जी आपनीच बाग तयार केलेली आहे. आयकोमा फ्रेंडशिप गार्डन म्हणून आहे तिथं.
तिथं तिथं ती नदीचं नाव मोठा नदी कय तरी आहे ना.
हा ती तिथं नदी पुण्यातूनच जाते त ती सगळी नदी. परत पार्वती हिल्स. म्हणून म्हणजे पवत पर्वत टेकडी म्हणतो आपण त्याला पर्वतीची टेकडी. ती एकशे आठ पायरीची टेकडी आहे. आणि ते पेशवीन कालीन तिथं मंदिर एक आहे तिथं त्याच्यानंतर शराबाहेरील म्हणजे शेराला लागून साधारणतः.... अ पुण्याच्या नैऋत्याला असलेला ऐतिहासिक ट्रॅकर्स आहे तिथे. अ तो तुम्ही जो मागाशी म्हणला सिंहगड किल्ला पुण्यापासून. पुण्यापासून पलीकडच्या बाजूला म्हणजे प नैऋत्य दिशेला. परत त्याच्यात तिथं त्या सिंहगडच्या आस बस बकरी, पिठल, कांदा भजी, अस तिथं बऱ्याच लोकप्रिय स्पॉट आहेत तिथं. त्यानंतर तुमचं अं खडकवासाला धरण आहे. तिथं पुण्यामध्ये.
हा. हा हा. म्हणजे? तिथं आपण हेरा बस स्थानकापाशी गेली कि म तिथं आपण. मुकाम करायचं म्हलं तर हॉटेल्स हे असं जवळपास असं कुठं आहे का तिथे.
ते भरपूर आहेत स्वस्त माग अशे दोन्ही प्रकारचे तिथे अ पर्यटनासाठी. येणाऱ्या पर्यटकांसाठी राहायची व्यवस्था आहे आणि पुणे दर्शन म्हणून एक, गाडी तिथं पुण्यामधून लागते स्वारगेटला वगैरे, किंवा स्टेशन रोडला तिथं तुम्ही जर बुकिंग केलं किंवा मला पुन्हा दर्शन करायचंय. तर पुण्यातल्या सगळ्या अ जे पर्यटन स्थळ जे आहेत किंवा तुमचं जे, बाघायची वेवेगवेगळे हे जे आहेत पुण पायसाठी..... तिथ अत्यंत त्यात गाड्या म्हणजे तिथं पैसे जर भरलं तुम्ही.... अ.... स्टेशनला वगैरे तर तुम्हाला पुण्यातलं सगळं पाहायला मिळत तिथं. त्याबरोबर तिथं तुमचे मोठ, मोठे आय टी पार्क्स आहेत पुण्यामध्ये
हम्म, हम्म शैक्षणिक आता आपलं हे पण आहे ना
शैक्षणिक हव आहे तिथं परत तुमचं
विद्यापीठ आहे ना आणि मोठं आपलं अ विद्यापीठ हो.
हा पुणे विद्यापीठ आहे की तिथं पण खाद्य संस्कृती पुण्यात तील अ जर बघितले तुम्ही काय तर अ तुम्हाला तिथं अ अ अ ब म्हणजे खाईला जर तुम्ही जर पुण्यामध्ये जर बघितलं. तर पुणेरी चव असणारी शंभर वर्ष हॉटेल्स आहेत. त्याच्यामध्ये कॅफे आहेत. जागतिक दर्जेचं खाद्य तिथं तुमच्या पुण्यामध्ये मिळते, आता पारंपरिक जर तिथं नाष्टा जर बघित पुण्यातला तर तुमचा तो मिसळ पाव आहे. कोल्हापूरी प्रमाणच तिखट नसते, पण ती बऱ्यापैकी चौदार आणि थोडीशी तिकट असते. आणि तिथं जर प्रसिद्ध ठिका ठीकण बघलेतर बेडेकर मिस मिसळ आहे, श्रीकृष्ण मिसळ आहे तिथं काटकरी म्हणून आहे तिथं. पर पुणेरी
तिथला मग प्रसिद्ध मेनू कोणता आहे पुण्यात?
प्रसिद्ध मेंनो सगळेच आहे तिथं म्हणजे, मग तिथं थाळी मीळ ते जवळ जवळ बारा मेनू, तेरा मेनू, पंधरा मेनू असतात तिथं म्हणजे त्यामध्ये पिटलं असतं. परत तुमचं दही असतं, ताक असतं परत तुमचं पनीर असतं. शेवग्याची आमटी असती, परत तुमचं तांदळाची
पण माझ्या मते अस की पुण्यात कार्यक्रम असेल की आळ आळूचं फतपत जास्त जास्त प्रिय म्हणजे फेमस आहे.
ते नाही, नाही एवढं फतफत आळूचं फतपत नाही आहे, तिथं काय आहे माहितीय आहे का फेमस? सगळ्यात जास्ती तिथं जे बनतं काय
हां.
तर ते सगळ्यात पुण्याची फेमस आहे ते आंबा बर्फी आणि भाकरवडी. आणि ते जेवणासाठी जे तुम्ही खिमा करत्यात खिमा पाव एक काय तिथं परत बुर्जी एक तयार करतात. परत तुमचे तिथं अं वेगवेगळे का नाही म्हणजे शाकाहारी जेवन पद्धती जर म्हटला पुण्यातील तर हं, ती साधारणता तुम्हाला सांगतो अं थ थ व्हेजमध्ये जे आहे ते सगळ्यात पुनेरी थाळी म्हणून आहे. त्याच्यामध्ये काय असते माहिती आहे का? डाळीची आम टी, म्हणजे त्याच थोडीशी गुळाची चव असते तेच्यात. परत शाहीर शाहीर कां म्हणजे अनलिमिटेड शाकाहारी शाहीर थाळी आहे त्याच्यामध्ये तुमचे जवळ जवळ अ बारा तेरा पदार्थ येतात. म्हणजे एक पोळी येते, चपाती येते, परत एक पुरी असते.
तसं पुण्याला यायचं म्हटलं तर खूप काही असं बघण्यासारखं आहे. हाय नाई. शनिवार वाडा आहे.
नाय बघण्यासारखं अस पुण पुण फार मोठ आहे बघायला त्याला तुम्हाला नाही म्हटलं तर एक आठ दिवस लागतील. प्रत्येक विभाग जर बघायच म्हटलं वेगवेगळ पण त्या पद्धतीनं तुम्ही तिथं कसं आहे असतंय माहितीय का? कि अं म तिथली पुण्यात की फास्ट संस्कृती आहे ना सगळी म्हणजे असं तुम्ही आवर्जून आवर्जून स्वता जर एक एक अं राहायची सोय व्यवस्थित आपली केली, आणि स्वतः जर दररोज कोणी जर स्वता जाऊन बघून आला तर ते फार बघायला मिळतं असं ते पुणे शहर आहे, त्यामुळं बघा. बघून या. चालेल चालेल.
हो. चालेल चालेल.